हॅलो हा बोला की. झाल जेवण?
हा जेवण झाल तुमच?
आता करायचं म्हणजे नऊ वाजता.
हम्म. तुमचं? नाव कसं आपलं?
काय ते
नाव कसं आपलं म्हटलं
नाव कस म्हणजे? असे पर्सनल इन्फॉर्मेशन नाही यांच्यात म्हणजे नाव अड्रेस वगैरे
हा असं आहे
अच्छा बोला अ होय काय. म्हणजे माझा माझा पहिला कॉल आहे काय?
हो म्हणूनच म्हंटले. पहिल्यांदा बोलाय लागलोय म्हणजे नेमकं. काय विषय आहे तो माहित नाही ना म्हणून म्हटलं
हा पाऊस वगैरे आहे का तुमच्याकड?
आहे आहे पाऊस आहे. घरी असते का?
हॅलो अजून घय नाही आहे बा कामा. हम्म तुम्ही काय असता घरीच असताय का?
मी घरीच असते होय.
हम्म हम्म जॉब वगैरे?
जॉब वगैरे नाही करत घरीच असते मुलांच वगैरे करायला लागते ना
हा हा
त्यांमुळ जॉब वगैरे नाही.
हा हा हा. लहान आहेत का मुलं?
हो लहान आहे.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म
मस्ती चालू असते जरा
हा हा ह.
हम्म.
पाऊस वगैरे आहे?
पाऊस आहे. तुमच्याकडे आहे की नाही पाऊस?
हो आहे की, फिरायला वगैरे?
फिरायला जाते की, होय पावसाळा जाय पाऊस असला कि फिरायचं भरपूर होते. ते कसं शाळेच्या ह्याच्या नियोजनानुसार करायला लागते ना. शाळा असतात ना प मुलांचे.
हा हा!
मग हिशोबानं करायला लागते, नियोजन कधी जायचं कधी सुट ते यायला पाहिजेत ना.
होय!
हम्म सुट सुट्ट्या असल्या की बरं पडते ना. हो!
तेव्हा काय उन्हाळा असतो चालतय मग हम् काय वाटत नाही.
होय, पावसाळ्यातच जरा बरं वाटते ना.
हा, पण तुम्ही कुणीकडे गेला की नाही फिरायला वगैरे?
हा गेलते की.
हम, काय काय असं विशेष बघितला?
विशेष अ आपला आंबोलीचा धबधबा बघितला.
हम्म हम्म!
परत
गणपतीपुळे वगैरे बघितलाय?
ह गणपतपुळेला पण गेलेले, गोव्याला गेलेले.
हम्म हम्म!
हम्म, फिरलय भरपूर फिरले.
म्हणजे फिरायची आवड आहे त्यामुळं हो, त्यामुळे चालू असते सारखं इकडं जायचं तिकडे जायचं.
हा हा, गोव्यात मग चर्च वगैरे?
हो, बघितलं की चर्च वगैरे सगळं बघून आले. ते कसं एका दिवसात होत नाही ना ते एक दोन तीन दिवस तरी तिथं थांबायला लागते पॉइंट बघायचे असेल तर. ना मग एक दोन दिवस गेले की पूर्ण पॉईंट होत नाहीत बघून.
हम्म आपण कधी तर जाणार त्यामुळे ते सगळं बघून वेग
हा मग ते सु सुट्टी जर मुलांना असली ना तर मग बरं पडते ना.
हम्म हम् हम् म्हणजे लहान आहेत काय?
होय लहान, लहान म्हणजे असे एवढे पण लहान नाहीयेत आहेत बऱ्यापैकी. हा जातात आहेत कॉलेजला आहेत कॉलेजला आहेत.
हा हा!
हम्म, एवढे पण लहान नाहीेयेत.
हम्म!
तुमचे झालेत काय कॉल सगळे?
नाही. चालुयत.
चालूयेत का?
हम् हम्, म जेवण वगैरे तुम्हाला काय आवडते गोड, तिखट?
मला तिखट आवडते बघा झणझणीत खाते मी सगळं.
झणझणीत लागते काय हा हा. घरी तेन काय बनवताय का नाय मला पण गोड असं म्हटलं की मला
हा नाय गोड जास्त नाय खात हा झणझणीत पाहिजे मग काय पण चालते म टन, चिकन कायपण हा हो हो बनवते खाते. खेकड्यापर्यंत सगळं बनवते बघा. होय होय घरी लागते ना मिस्टरांना त्यामुळ ते म्हणजे मी पहिला खात नव्हते.
हा हां.
लग्न झाल्यावर मी म्हणजे हात पण लावत नव्हते त्याला.
हा.
पण घरात सगळी खाणारे असल्यामुळ ते करणं भाग पडलं मग ते आवड निर्माण झाली.
हम् हम्.
त्यामुळ आता करते सगळं बऱ्यापैकी.
काय हाय तुमच्या इथं असं बघण्यासारखं वगैरे?
बघण्यासारखं म्हण कोल्हापूरची अंबाबाई हाय नरसोबावाडी हाय.
हा हा म्हणजे जो
हम्म हम्म, ज्योतिबा, पन्हाळा पन्हाळाला हो हो कोल्हापूर साईडच पन्हाळा हाय. पावसाळ्यात तर छान दिसतोय पन्हाळा.
पन्हाळा होय, पण नरसोबाचीवाडी, पन्हाळा महालक्ष्मी हे आमच्या इथनं पण जवळच आय.
जवळच आय का हम्म छान असते.
होय, वाडीत तर पूर्ण गे पाण्यात पाण्यात हो त मंदिर आता थोड होय आता थोडं पण पाणी पण ओसरलेलं वाटतं की?
आता दोन दिवस तरी पाऊस जरा चालू हो ता मोठा आत काय बातमी वगैरे तरी काय नाय.
कि सगळीकडच पाऊस एकदम जोरात चालू झालता. त्यामुळ ते तेवढं पाणी आलेलं. आता कसं थोडा रिम जिम चालू आय कंटिन्यू काय नसतोय सोडा. होय त्याच्यामूळ ते हळूहळू आता होणार असं एकदमच नाय. आणि कसं धरण वगैरे भरलं त्यामुळं पण नदीला पूर वगैरे
होय नाई आता भरपूर ठिकाणी पूर वगैरे म्हणजे पूर परिस्थिती झालेलीच हाय सोडा हम् तरी आपल्या आमच्या इकड तर बऱ्यापैकी नाय अजून. खालचाच पूल भरला.
पंचगंगेच्या काय आता पुन्हा काटला पाणी आलय वाटतं म्हणजे खालच्या पुलाला? हा मागच्या वेळेस काय बर पुला वरनचं चाल्लेलं.
होय, आता यंदा यंदा जरा कमी झालाय पाऊस तरी हम्म.
ते एकदम असा अचानक महिनाभराचा पाऊस पंधरा दिवसात पडून गेलता. त्यामुळं ते पूल वगैरे पाण्याखाली गेलेले मं दिर पण छान आहे सोडा नदीवरचं तेन.
होय होय गणपती मंदिर.
हा.
हम्म.
अजून काय मग? हा बोला की.
काय नाही अ ह्याच्यानंतर मी कॉल केल तर चालेल ना तुम्हाला तुम्ही फ्री आहे ना.
आ मी हा आहे की. बोलुया सोडा आपण ते काय चालते आता पण मेसेज केलाय म्हटल्यावर चालते.
हा म्हणजे कसं मला दिवसभर जरा वेळ मिळत नाही ना म रात्री तेवढा वेळ मिळतोय म्हटल ट्राय करूया रात्रीच शक्यतो रात्री कोण लेडीज नसत्यात ना म्हणजे काम वगैरे हा कामं वगैरे असतात त्यामुळं
हा हा.
बघुया म्हटलं ट्राय करून.
हा हा. मग घरी तेन काय काय आणि व्हेजमध्ये व्हेज तेन बनवताय?
व्हेज पनीर ब बनवतोय. मंचुरियन करते दही धपाटे तेन चालू असतंय. वेगवेगळे पदार्थ, मुलं म्हणजे
ते कसं त्यांना मुलांना लागतयचं सोडा काहीतरी काहीतरी. चार पाच वाजलयं म्हटलं की काहीतरी काहीतरी लागतयचं आणि आपल्याला पण लागतयचं.
ल ते म्हणजे कसं वातावरण पण तसं होतंय आणि शाळेतन स सकाळी जातात ते संध्याकाळी येतात ना.
हा.
त्यामुळं मग भूक लागते ते डबा कधी खालेला अस तोय भूक लागलेले हम्म. आली की चालू करतात खायला द्या खायला द्या.
आपलं काय जेवणाच टाइमिंग नसतयं कधी तर वेळ पण होऊ शकतोय.
जेवणाच टायमिंग नसतयं.
हम्म.
आणि जेवण कसं आमच तसं म्हणजे गरम गरमच असं इकडं करून इकडं घेवतो जेवायला असं हा असं असतंय.
न आहे मग तुम्ही घरी?
आहे की पाच जण आहे की आम्ही.
हॅलो.
काय मग आणि?
काय नाही बघा निवांतय.
कोणता क्लास वगैरे काही केलाय काय तुम्ही?
क्लास केलाय मेहंदी क्लास केलाय.
हा.
हम्म हम्म.
म मी बाहेर घेताय काय फक्त नाही.
नाही नाही मधी केलेला मी असंच म्हणजे सु ती वगैरे होती रिकामा वेळ होता म्हणून केलेला अस. असंच आपल्या स्वतःसाठी. बाहेर वगैरे असं नाही काय हा, ते कसं बाहेर च जरा झंझटच होतेय ओ ते.
ह.
म्हणजे आपल्या वेळेप्रमाण नाही होत ना होय प्रे टीस पण भरपूर लागत्या आणि कस वेळ पण पाहिजे ना तसा आम ची घरचीच कामं करूपर्यंत म्हणजे. दिवस हा दिवस. आणि मुलांच्या मुळ तर अजिबात समजतच नाही दिवस कसा जातोय तो आणि संध्याकाळी परत आणि रिपीट आपले आणि हाय तशी कामं करून चालू होते ना.
होय होय.
हम् त्यामुळं नाही असं काय म्हणजे स्वतः पुर ते किंवा मुलींना काढायचं.
हा हा तेवढंच हम्म हम्म हम् हम्म. अजून काय मग?
काय नाही बघ तुमचं कस काय काय?
हो असं चालू आहे बघा आमचं पण मस्त निवांत. मी पण घरीच असते.
म्हणजे लग्न झालंय का तुमचं?
हा म्हणजे जस्ट आता मी मॅर फक्त पाय पाच महिने झाले.
अरे अरेरे अवघड झाले की.
मिस्टर म्हणणार आता पाच महिने झालेत आणि फोन कॉल चालू झाले.
मला वेळ देत तीस काय फोनला वेळ देतीस अस झालंय.
म्हणजे अ कसं नवीन नवीन जरासं हे असते ना.
आम्ही लग्न नवीन आहे पण आमची ओळख जुनीच आहेत. त्यामुळे चालतय.
पण एक एक्साइटमेंट असते ना एक वेगळीच लग्न झाल्यावर. एक सगळं अस नवीन नवीन छान छान असतय.
तर नाही नंतर कंटाळा येतोय का तुम्हाला विचारते आता मी.
नंतर कंटाळा असं नाही
पडत्या हो ते जबाबदारी वाढते सोडा.
जबाबदारी वाढते ना त्यामुळे ते जरा एक अंतर पडत जाते दोघांमध्ये अस. अस होत ना थोड कंटाळा वगैरे अस कधी म्हणजे शक्य तो भारतीय महिलांना येत
येत नाही काय, ते खरं महिलानीचं ठरवले हा बाकी बाकी कोण नाही ठरवलं.
होय पुरुषाला येत असलं.
बाकी कोण म्हणत नाही, कंटाळा आलाय. ते महिलांनीचं ठरवलंय, महिलांना कंटाळा येत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम सांगा
हो, हो, नाही, नाही, येत नाही, खरंच येत नाही हा एक म्हणजे त्यांच्याकडे काय पावर आसत्यात माहीत नाही पण खरंच महिला, खूप म्हणजे सॉलिड हायेत.
हं अस एकदम अं स्ट्रॉंग.
हा किंवा ती शेतात काम करणारी असू दे किंवा शहरात काम करणारी असू दे.
होय.
जिचं तिचं कर्तव्य म्हणजे व्यवस्थितपणे
हा सगंळा काम, फॅमिली, पुन्हा नवरा, सासू, सास रे सगळं मॅनेज
होय, होय व्यवस्थित जितल्या तिथ.